बुक करणा हां.
हां. बोलखी.
काय करालायसा? हम्-हम् या टाईम ला जातायसा व्हय, हम्-हम् जेवन तेन करु काय नाये हम् आता चहा पणी झालं. ह म्हणजे भा पण करून जाय जालं नाही.
कुक्कर तेन लावायचा, आमटी आल्यावर फोडणी टाकायची भाजी
हम्-हम् सरचपाती ह ह तुमच आवरल चहा, पाणी? त उष्णता तेवड्यामुळ गरम नाय जेवण केल तरी चालतय.
ह
हंम्म हंम्म कोण एकट्यान तेलाचा डबा घेतला तरी होय. गार झालय की ते नाहीत हि हूत. ते गरमा गरमच खायला छान वाटत्यात.
होय.
हम हम. चालत निघाल्यास व्हय? हंम्म हम्म जवळच त्यामुळं चालतच.
होय.
हह.
एक दहा मिनटं लागतात तेवढा व्यायाम होतोय ना दिवसभराचा. सकाळी सोडायला दुपारी आण ते नसतात. रात्रीच पण नानाला असत त्यात मग त्यामुळे एक वेळेला तरी तेवढं चालणं फिरणं पाहिजेल की.
आलते होय.
पण बसूनच.
एक सारखं ते बसून पण पाय दुःख हे होतात एका जाग्याला बसून पण. हम्-हम्
त्या मग दिवसातली एकादी तरी फेरी मारायची चालतच.
तत् ते काय जवळ अंतर आहे म्हटलं दहा पंधरा मिनिटं न चालत गेल तर चालतंय. हम्-हम्, म सकाळचं लवकर आवरूनच जातायसा काय आल्यावर आवर तसा
नाही सकाळी आवरून.
हम्-हम्
एक दहा साडे दहा वाजेपर्यंत जायचं.
एक-दिडला जेवाय परत. हम्-हम्
दोन वासता सुट्टी. जेवायची.
हम्, आडीजला घा रात
होय
हम्-हम्, जेवूनतेन एक तासभर झोपतासा का नाही?
नाही झोपायला वगैरे काय मिळत.
हम्-हम्
जेवनतेन आवरायला वेळ होतोय. साडेतीन तरी वाजतातच. त्याच्यानंतर मग घरातलं ते भांडी भिंडी घासून टाकायची. बाकी बाकीच्या जेवणाची तयारी करायची. त्याच्यात जातोय आणि तास. तोपर्यंत साडेचार पाच वाजलेकी आवरायचं चहा घ्यायचा बाहेर पडायचं.
हम्-हम्, त्यात क घरात करायला दुस् तर कोण नसल? हं हम्-हम् तुमच आवरलं चहा पानी आवरून?
व्हय, चहा घेऊनच बाहेर पडले.
हम्-हम् आमचं नाही आजून. आता करायचं. साडे सहाच्या दरम्यान घालतोय मी. साडेसात पर्यंत आवर
हां-हां
हम्म आम्ही पण
तुमचं जेवणाचतेन टायमिंग लवकर असतय ना, तेच्यामुळ चालतय.
होय आम्ही साडेआठ पावणे नऊला तर जेवतोय. हम्म त्यामुळं आम
मला दुकानात नाही यायलाच नऊ साडे नऊ वाजतात. त्याच्यानंतर आवरून, होय राहिलेलं जेवण त्याच्या नंतर करायचं.
मग दहा आकरा वाजत असतील तुम्हाला
अकरा वाजतात. दहा साडे दहा जेवायला
हम्म हम्म आकरा हं हं.
तेवढा वेळ होतोयच.
ह ह काय तबेततेन काय नाही बा निवांत. ह ह मला जरा ते व्हेज बिर्याणीची रेसिपी सांगा की आज व्हेज बिर्याणी करणार हाय. तेजी जरा रे सीपी सांगा की?
व्हेज बिर्याणीला भाज्या सगळ्या घ्यायच्या. बटाटा, फ्लॉवर, आणि बिन्स, मटार.
मटर
पनीर आवडत असेल तर पनीर घ्यायचं.
हम्म.
त्याच्यासाठी तांदूळ बिर्याणी राईस असतोय तो
हा ते बास त मोठा हम
हा.
हम्म.
बाकी मगं त्याच्यासाठी दही आणि धणे पावडर बिर्याणी मसाला तयार
तयार मसाल तर पाकीट घालायचं काय?
तयार बिरयाणी मसाला पॅकेट मिळतंय ते.
हा.
दही एक पाव किलो घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ मिरची पावडर बुक्का आपला आणि हा हळद. आणखी ते धने पावडर आणि बिर्याणी मसाला कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि पुदिन्याची पानं हाताानच तोडून अशी
चिरायचे नाहीत काय?
चिरायचे नाहीत पुदिण्याची पानं काळी पडतात ती जास्त त्याला हे झालं की ह हत्यामुळ हातानचं तोडून टाकायची. म्हणजे त्याचा फ्लेवर पण जरा राहतोय तसा. चिरली आणि काळी पडलीत की एवढं हे वाटत नाही.
त्याची चव जाते का?
होय. ते सगळं दह्यात मी
ते पुदिना तेन सगळं म्हणजे त्या दह्यामध्ये म
बिर्याणी मसाला हळद
पावडर ह.
धने पावडर जिरे पावडर नाही. धने पावडर, बिर्याणी मसाला हळद, मीठ, चटणी चटणी पावडर आपल.
हा हा.
ते सगळं मिक्स करून घ्यायचं दह्यात त्याच्यात तर चिर ते भाज्या आपण घेतल्यात त्या सगळ्या चिरून अशा टाकायच्या. गाजर ह पातळ असं लंबे लंबे चिरून घ्यायचं एक दीड इंचाचे आशे तू तुकडे घ्यायचे. फ्लॉवर मीडियम आ कुकर मध्ये बटाटा म मटार आणि
म्यापको हां हां.
हा ते सगळं कट करून त्या भा् सगळ्या भाज्या धुवून शिमला मिरची पण आपल्याला जे आवडतात त्या घ्यायच्या.
आपल्याला हा आवडत्या भाज्या आपल्या हम् हम्. म ते दह्यामध्ये ते घालायचा काय भाज्या?
हा त्या दह्यात सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित, ह्या भाज्या सगळ्या व्यवस्थित चिरून घ्यायच्या. च्या धुवून वगैरे आणि मग त्या त्या हेच्यात सगळ्या मसाल्यात मिक्स करायच्या, आणि ते मॅरिनेट करायला ठेवायाचं. एक दहा म एक तास बर
ह एक तास ठेवायचं. तिक ते मॅरिनेट करू हम ह
मध्ये
हम ह पनीर घालायचं नाही का त्यात हम ह मग ते सेपरेट ठेवायचं का ते
होय पनीरचे छोटे छोटे तुकडे करून चौकणी ते सेपरेटच ठेवायचे.
हम् हम हा हा.
त्यानंतर भाज्या पण शिजवून घेतो तेव्हा घालायचे मॅरिनेशनमध्ये घातलं की कसं ते जास्त भाज्या शिजेपर्यंत पनीर जास्त हे हो शिजतंय हा त्यामुळं ते नंतर टाकायचं. तर तांदूळ भिजवून घ्यायचा स्वच्छ पाण्यान धुवायचा दोन तीन वेळा तांदळापेक्षा जास्त पाणी तांदळात घालून ठेवायचं तांदूळ भिजायला.
ह हम्म हम्म अर्धा तास
हा तांदूळ अर्धा तास भिजवायचा त्याच्यानंतर तांदूळ शिजवताना पाणी जरा जास्त घ्यायचं. त्याच्यामध्ये अ तेल एक दोन चमचे. आणि मीठ जरा जास्त प्रमाण घालायचे. आपल्या अंदाजाने जेवढा आपण घालतो त्याच्यापेक्षा जास्त
त्याच्या दुप्पट घालायचं काय?
पट अस एवढं पण नाही. दीडपड जरी असलं तरी चालतय. थोडं जास्त टाकायचं.
हा हा.
ते भातातलं अ भात आपण उकडून घ्यायचा असतोय ना, पूर्ण असा शिजवून घ्यायचा नाय. उरलेलं पाणी आपण वतून देतोय मग पाण्यातन त्या मीठ पण जात ते ना थोडं प्रमाणात हम्म. मग ते भाताला लागायला म्हणून असं थोडं फत घालायचं आपल रोजच्या प्रमाणापेक्षा
हा हा.
पाण्यात मग दोन चमचे तेल, मीठ आणि बाकी खडे मसाले. जिरा, तमालपत्री, दालचिनी हां.
हम्म हम्म हम्म.
आ जिरे तमालपत्री दालचिनी, लवंग मसाला वेलदोडा
हम्म.
हे सगळे आपली द वेलची
हा वेलची ह ते सगळं म्हणजे खडा मसाला ते उकड उकळलेल्या पाण्यात टाकायचं.
टाकायचं पाण्यात टाकायचं आणि मग उकळून घ्यायचं पाणी.
हा हा.
उकळीबरोबर त्या मसाल्यांचा हे उतरतोय ना
म्हणजे सुगंध येतोय. हं हं.
ते उकळी आली पाण्याला कि मग ते च्यात पहा तांदूळ टाकायचे भिजवलेले.
हा हा मग ते किती मिनिटं शिजवायचं.
तांदूळ तो म्हणजे ते आपण चेक कर करायला लागतेय. थोडा ऐंशी टक्क्यापर्यंत असा शिजवुन म्हणजे पूर्ण शिजत द्यायचा नाही.
ऐंशी टक्के शिजवुन जवायचा का? ह हां.
पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत असं शिजवून घ्यायचं.
हम्म हम्.
त्याच्यानंतर मग भाज्या आपण ज्या मॅरिनेट करून ठेवलेल्या ना. त्या शिजवून घ्यायच्यात. ते शिजवून घेताना भांड्यात एका तेल घ्यायचं. त्याच्यात त बारीक चिरलेला कांदा.
नाय.
कांदे - - टाकायचे कांदे ब्राऊन कलर वर झाले की
म्हणजे करपूस कांदा भाजून घ्यायचा.
हा बाऊन कलर असा जास्त असा नाही. आपण भाज्यांना वगैरे जसा हे - - करून घेतोय तसचं - -
तस हंम्म.
थोडा कांदा परत - - तुन घ्यायचा एक दोन चार मिनिट. पाच मिनिटापर्यंत त्याच्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटोचं असं हे सुटायला पाहिजे पूर्ण त्याचा कर - - हा तेल सुटे पर्यंत टोमॅटो त्यात परतून घ्यायचा.
हंम्म.
टोमॅटोच्या अशी शिजल्यावर प्युरी कशी होते.
हा पिरी होते तशी म्हणे. हा.
नाही तर ते कचकचित लागत. होना बिर्याणि मध्ये हा म्हणुन टोमॅटो पण तेलात चांगला परतून घ्यायचा जरा मीठ टाकायचं त्याच्यात म्हणजे लवकर पार विरघळतय टोमॅटो प्युरे सारखा होतो त्याच्यानंतर आपण जे मॅरनेशनला मसाले टाकलेले ना तेच त्या त्या त्याह्याच्यात म्हणतात हा भा मॅरिनेशन करतांना जे मसाले वापरलेले धणे पावडर मीठ अ चटणी मिर्ची पावडर आपली
ह ह
बिर्याणी मसाला वगैरे ते सगळेच मसाले हेेत भाजी शिजवतांना पण हेच्यात टाक काजू कांदा टोमॅटो टाकला की त्याच्यानंतर ते हळद मिरची पावडर आणि मीठ. थोडं मीठ ह्या प्रमाणानुसार आता मॅरिनेशनला टाकलं म्हंटल्यावर ह्याच्यात कमी टाकायचं पुढं त्याच्यानंतर धने पावडर, बिर्याणी मसाला, कोथिंबीर आणि देण्याची पानं पण त्याच्यात टाकायची
हं हं
ते टाकल्यानंतर ते सगळं हलवायचं दोन तीन मिनिटं सगळे मसाले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग ते मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकायच्या हं त्या टाक सुकल्यानंतर ते पण झाकण ठेवून जास्त पाणी घालायचं नाही त्याच्यात थोडस पाणी घालून मग त्या पण भाज्या शिजवून घ्यायच्या ऐंशी टक्क्यापर्यंत त्या पण पूर्ण शिजवायच्या नाहीत.
हम्म.
मग कांदा आपण मो लांबडे असे स्लाइस करून घेतो तसा कट करून घ्यायचा आणि तो तळून घ्यायचा.
ह.
तो का कांदा थोडा वेळ तळायचा आधीच. तळलेला कांदा पण ते मॅरिनेशन मध्ये टाक कायचा. म्हणजे तेची चव पण लागते त्याला हा भाज्या मॅरिनेशन करताना मसाले वगैरे टाकलेले असतात ना. त्याच्यात तळलेला कांदा पण टाकायचा. हा. कांदा तळतांना पण तो जास्त प्र